हॅलो अ आवाज येतो आहे का
हा येतोय काय होतय काय करताय
ह काही आता आराम चालू आहे बाई आता हा आराम चालू म्हटलं
पासयन पाताला
हा आज ला एक जाणार न होती ना मग स्वयंपाकावरून हा झाला ना
हो का आमच्याकडे पण लाईट जात
हा लाईट जाणार होती हा लाईट जाते ना त्याच्यामुळे मग आम्ही करून घेतलं
हो आमच्याकडे बी लोड सेटिंग चालू आहे रोज लाईट जाते
हा सात ते साडेनऊ पर्यंत जातील आमच्याकडे पण
हो ना आमच्याकडे रात्री आली होती साडे नऊ ला पण चार पाच दिवशी तर डायरेक्ट अकरालाच येत होती
हा आमच्याकडे बी दोन दिवस आली होतीी ना अकराला आता काय चालू काय माहिती त्यांचं
काय माहिती वे काय पाहून टाकतात देवी.
हा ना
लोड सेटिंग लोड सेटिंग
सगळं वार पाहिजे पण ती लाईट काही झाली नाही पाहिजे लाईट जर गेल तर आम्हाला अरे करमत नाही
खरंच करमत नाही घरात बी काही सुचत नाही कामण बेम काहीच नाही डायरेक्ट सवय
मी तर वर जाऊन बसती ह ह हम्म
ह ह
कंटाळा आहे तो नुसता लाईट गेलेवर
क कणा आ म्हणज तेे पूर्ण अंधार अंधार
पाणी नाहीच तर काम राहणारच नाही ना काही
हम्म तेीब आहे म ना
पा मग पाणी पाणीी घ्यायच्यामुळे मन बी लागत नाही
काहीच नाही हो भाई आणि शेतकरीच कसं पावसावरच सगळं अवलंबून आहे
म तस लोक्याला तर आण तो पाण्याचा
म यायला पाहिजेलो आता अमम आमच्याकडे तर मगक्याची एवढी मागमाग बी आणि पेरलेले लोकांनी आणि. पाऊस नाही ना पेरल्यानंतर ते असे उतरले सुद्धा नाही चांगले
मग आमचे मी दोन तुकडे तसेच झाले
हो ना आणि बियाना किती माग आहे यावेेळेस
मग आम्ही साडे बाराशे रुपयाला एक ैली आण आणली हम्.
मगबाई मागाय दऊ न्या भरची. आणि पाण्याच पाहिला असं पुढ व जवळ. े हो का?
हम्म.
मग. न सर आता शेतीचं काही खरं नाही बाई. तिथ तर काहीच खरं नाही आलं तर बरं म्हणजे पाण्या पावसाच्या हाती आलं तर बरं वाट नाही. ला तर मग काही नाही हम्म तेच आहे ना. पाण्या पावसाच आलं तर बरं नाही तर काहीच नाही ह शेतकरीला थोस पर्याय.
मजच करेला तो पर्याय नाुस. क काय कर्जबजारी हो जा तो शेतकरी
हम्म कर्ज बाजार येऊन जातो खूप
त्याच्यामुं मग काही इलाज चालत नाही.
बरे शेतकरी तेच करताना मग आत्महत्या करून घता.
मग काय कर्ज होऊन जाात.
करर ह. आणि किती बिचारा आयुष्यभर कामकाम करतो शेवट काही जात येत नाही.
काम किती राहत शेतकऱला उठत तस शेती शेती शेती शेती किती काम राहते.
सगळ्यात जास्त दमायचं काम शेतीत राहतं.
हम्म आणि शेतकऱ्याला काहीच फायदा नाही हो.
काहीच निघून त्याच मालाला भावणे डायरेक्ट जे आपल्याकडे आलं का त्याचा भाव लगेच कमी होऊन जातो.
नुसता.
नुसता जगाचं कामही शकत त्याच बस काहीच नाही. असे.
बाकी काही नाही काही त्या काही पैसा असशल पड तो असी नाही काही
काहीच नाही हो बाई काहीच नाही शेतीच काहीच नाही होत. शिदीच फक्त कष्ट करून करून पूर्ण व्हायचं.
हा तेच ना म
हम्म. अस राहता बाजरी बी टाकत. का तुम्ही नाही.
हा मग बाजरी मका भुईम मूंग सगळं. सगंळ राहतंय थोड थोडं थोडं सगळं राातं.
हो हो आम्ही नेहमी आम्ही मका टाकून देतो उभी मग टाकतो आम्ही पण उन्हाळी टाकतो.
हा म्हणजे वाट्यानं वावण केलं.
येंद वाट्याला पण वावर केडे आहे ना हा हा हा. माज्या भावाच टॅक्टर बोलून घेतलं नाही कयच हो हो.
इथ कायपर रड टॅक्टरा द.
आपण त्या हार रुपये लागून गेले ते काही दोन हजारामध्ये होऊन गेलं मग आमचं. मग बाई ट्रॅक्टरांनावी किती महागाई.
हम्म.
सरकारने डझल पेट.
ह.
्रोलल माफ करून टॅटरी का?
हा ना आणि परेशानी बी. किती ट्रॅक्टरचना डिझेल घ्यायला ड्रमांमध्ये देत नाही.
नाही श किती येते ट्रॅक्टरवाल्या लागे आता जर चार किलोमीटर जशी ी राहिली तिून ते टॅक्टर पेट्रोल पंप ववरेऊन जायचं.
हा ते अस नामा
सरकारची का असे काही नियम आहेत ना काही काही काहीच नाही. पूर्ण तोटा आहे तिथं शेतकऱ्यांचा तोटा आहे फक्त
काईस नाही
होम
शेतकऱ्याच फक्त खाऊन जगाचं काम कोरत्या शिक्षणाला सुद्धा पैसे राह नाही हो ते इकडं तिकडं. विचारावं लागेल आहेय का तुझ्याकडे हजार आहेय का तु्याकडें दोन हजार
ह का आत्ताच्या शिक्षणाला पैसेने शेतकऱ्याजवळ तेव्हा त्या मुलांचे उच्च शिक्षण कसं काय करतील
ह तेसनामा
मग त्याच्यामुळे आहे ना बाई आताच्या या शेतकऱ्यांनी थोडं हुशार व्हायला पाहिजे शेतीवरच अवलंबून नाही राहिल पाहिजे
म्हणजे दोन दोन टाकायची एकीला पाहिजे बस
पाहिजेल जोडधंदा ह असंय
ह
आणि तुम्हाला हम्म समजा आता आता आपण काही नाही शेतीतच राहिलो ना आपली मुलं पुढे तेच करत राहता असं आपल्यामुळे त्यांना चालना भेटत नाही प्रगतीच आपण त्याच्यात जातो आपले मुलं त्याच्यात जाता
म आपण थोडंफार सुधरावल तर पोर बी थोडं सुधरांवतील त्या पो ोडी सुधरावती दस आपण हात ह म्हज त काहीच होत नाही
काहीच होत नाही मग गरीब गरीबच राहून जात श्रीमंत श्रीमंत होत जातो
हम्म
असं हाय असं राहता
इथून तीतून काहीतरी केलं पाहिजे बा असं
हा कुठून का होईना काहीतरी केलं पाहिजे
तेवढंच ब होतं मग
कामाला बी जाऊन जाऊन किती नाही कामाला बी जाऊन जाऊन किती जाशाल हो ताई
नाही हो बाई कामावर काही नाही होत ते किती तीनशे रुपये येेत दिवसाची काहीच नाही होत त्याच्याने ते फक्त वर्तळ घरात भाजीपाला वगैरे त्याने होतो त्याच्याने होतो म्हणून काय त्याच्याने पैसे असे खूप संगळता हम्म कामाला जाऊन काय होणार आहे आपण हप्त्याचा बाजार करणारे बस
बस तेवढंच होता ना मग बाकी काही होतच नाही ना त्याच्यात
म असं आहे कामाला आणि कामाला जाऊन जाऊन किती जाणार आहे माणूस शत काम करणारे
नाही होत हो दिवसेंदवस नाही होत
आता पहिले सारखं काम नाही होत आधीच्या बाया खूप माझ्याने डायरेक्ट होत नाही मी आधी एवढं काम करायचे ना
मी सुद्धा पण यंदाच आहे ना डायरेक्ट पाणी येत्यातं आं..
मला आमच्या घरचे सांगता की अभियानामुळे तू आळशी होऊन चालली.
हा नाही ब खरं तसंच आहे ना खरं आणि तिथं येऊ ना थोडा आराम
तिथलेश्वरय दुस
नी ज
काही आराम नाही हो खरंच.
अ हं मी तर ज्योतीताईला तेच सांगंती ज्योती ताई आठ दिवसात एक मिटिंग लावत जा सगळ्या म पलाजी म्हणजे मला तरी थोडा आराम भेटायला अशी सांगायची नत मी खरं ना ज्योतीताई खूप वासत या.
असा आरामच नाही ना खरचरी
ये ना या बा बाया तरी म्हणजे बरं का आपल्या बाया तरी कोणी दहा वाजता येतं कोणी म्हणजे एकला येत कोणी दोनज मी डायरेक्ट नऊ वाजता तिथं पोहचून जाते. घरी नाही बोली हा दहा वाजेपर्यंत डायरेक्ट तिथंच.
बाई आमच्या गावाला तर गाड्या नाही ना आम्ही दहा बी निघतो. बलो गाडी जर भेटली नाही ना अकरा ला येऊन पोचतो पाय पाई पाय पाई.
ह मला नवला हाय ना मग आमच्या गावातून गाडी हेय.
हा म्हणून
नऊला गेल्यावर लगेच अं लगेच टापोटाप गाड्या भेटत जात्या.
हम्म असस राहतं
आता उद्यापासून परत पोरांची शाळा परत सात दिवस डोक्याला टेन्शन आता. हम्
तेच मग ते शाळेत तर लई राहता हो उठ उठाच काळी लवकर बनवा डबा काढा त्यांना
आज माझा भाचा आला होता काल रात्री. माय मिस्ट्री गेलीेत ना माझा माया. हा तर मग त्यांच्या गाडीवू बसून आला तो रात्रीभर रायला आणि म्हणलं रा आचादिवस नाही बाई म्हणे माझी शाळा हाय उद्या.
मला माणी शद्या टेनशनऊन लाता
हा माझा काही अभ्यास होईल नाही माझं काही आमकं झालं नाही असं म्हणत होता तो मला आज रात.
त मला त करावा लागन काही दुसरी दिेत हो ना. आओ मोठ्या मुलांना तरी कंटाळा येतो आहे तो बर का अभ्यासच हा हा हा नाही मोठ्या मुलांना तरी अभ्यासाचा कंटाळा येतो.
न तो ख तो खू हुशा रे एक नंबर दोन नंबर ए हा. हम्म एक नंबर दोन नंबरसाठी सदर व
हो हो काही काही मुलं लहानपणापासूनच हुशार राहताव. आ काही काही मुलं ना लहानपणापासूनच खूप हुशार
आणि तो पोरगनंतर दोन तीन बिल्ला असेल बघा निसताय एवढा एवढा आहे बाऊली एवढा
बोला
पण रोको इ निसाब आवडी एवढा आहे निस् एवढा होवढा येतो.
पण डोकं चालतं ना.
पण इतकं कम्पुटर लोकय इकं फाईन लोक चालतातं इतं हुशार आहे.
क्या रे हो ना तसेच मुलं पाहिजेल हुशार
हम्.
चालेल, चला बाई मग ठेवते हा,
बर बर, चालू होतं आता
हो,